हां बोला.
काय करतेय.
काही नाही आवरंती आत्ता.
मोहरत.
काय करताय?
काय नहीं आवरून बसलेय मी जूत.
हं आजून आम्ही जेवलो पण नाहीये.
का लेट केला काय.
ए म्हणजे तिच्या शाळेत, पेरेंटस मिटिंग होती. म ति करुन आता आलो आमी.
चा. ह सुरू झा
होय लगेच ठेवलीय.
हा हा काय, काय, सांगितल मग पॅरेंटस मिटिंगला.
हूं एकच मिनिट अ. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट.
हा!
हॅलो!
हा बोला की.
सॉरी, सॉरी.
काय काय बोलले म्हंटलं मीटिंगमध्ये?
मीटिंगमध्ये म्हणजे हिची अकरा ते पाच, अकरा ते दोन चालू आहे ना शाळा.
हम्म, होय. अकरा ते दोन असते सकाळी.
कितवी म्हणजे कुठलं वर्ष चालू आहे आता?
नर्सरी.
नर्सरीचा अकरा ते
दोन. हम्म. मग त्यात पण कसं होतंय म्हणजे सी बी एस ई आणि त्यांचं म्हणजे सगळं सेक्शन एकदम आहे. मराठी, सेमी इंग्लिश, आणि सी बी एस ई. हे तिन्ही वर्ग एकदम चालू आहेत. मग त्यामुळे सी बी एस ईचा वर्ग कोणता? आणि सेमी आणि मराठीचा वर्ग कोणता? हे त्यांना डिवायडेशन होत नाहीये. मग त्यांच जरा टाइमिंग वगैरे चेंज केलंय सी बी सी वाल्यांचं. म्हणजे सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत असं टायमिंग केलंय.
हा हा.
हम्म. म्हणजे त्यांच असं म्हणणं आहे की, बाबा जे सगळं म्हणजे सेमी वेगळा असू देत आणि से बी सी वेगळा असू दे असं. म्हणजे त्यांचं त्यांना व्हॅल्युएशन कळायला पाहिजे हा, एकटा असं नाही म्हणजे सी बी एस ई वाल्यांची फीज वगैरे जास्त असते, आणि मोस्टली त्यांचं पोर्शन पण जास्त आहे ना. हॅलो.
तुम्ही रेंज मध्ये या जरा. आवाज येत नाही आहे तुमचा.
हम्म, बाहेरच आहे मी रेंज मध्येच. आला का?
हॅलो.
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
आवाज येत नाहीये काय?
हॅलो, तुम्ही?
तुमचा पण आवाज कट होतोय. रेंज प्रॉब्लेम चालूय वाटत काहीतरी. हॅलो.
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.